हॅलो हॅलो
हा बोला की.
हा बोला कि.
नाही
हॅलो
हॅलो
हा जेवलीच काय म्हंटलं?
आवाज येईना. ह्
येईना.
हा आता येतोय.
ह्अ ह्अ
जेवला.
हा जेवले बघ आता तू?
हा हा नाही आज सोमवार आहे अजून फर्राळ करायचं आहं.
सोमवार कायम धरतीयास?
होय कायम धरतोय. मग आवरलं?
आत्ताच आवरलं बघ. आता फरशी पुसून भांडी घासून आत्ता आलोय ह्.
हा हा.
हम्म
आम्ही ते शाबू बारके
काय ते? हॅलो
कट करणार हॅलो.
शाबूत?
हां.
हां.
लाईट गेल्या आता सकाळ पसन.
हम्म हम्म, थालीपीठ कसं करायचं ते?
ते शाबू बारीक करायचं भाजून आणि बटाटू उकडून घ्यायच आणि त्यात मिरची तेन घालायच, आणि मळायच, आणि लाटायच.
हां.
म आता काय करणार?
आता खलबत्यात चेचत बसलोय.
हम्म मगं?
आज बेंदूर हाय आमच्या इकड. हां हां होय.
म पोळ्या तेन झाल्या काय?
आई करालिया पोळ्या.
आज सगळ्यांना सुट्टी होती त्याना कोण लवकर उठा नव्हतं. हॅलो.
पाऊस हाय काय?
काय ते?
आवाज तुझा सरळ ईना, कट व्हालय मधी मधी.
थांब हा भैर आलोय आता, आता येतोय काय?
हां आता यालाय.
इकड पाऊस नाही हाय, तिकड हाय?
बारीक हाय ब सकाळपसन जरा.
हां हां, इकड नाही ऊन
बारीक हाय जास्त नाही, हम्म.
म?
सुट्टी हाय होय, लाडूला सुट्टी आज?
होय आज सुट्टी हाय बेंदराची.
हं हं म काय मज्जा असलं आज.
होय नंतर नंतर आणि काय कगर लेवूया काय?
तुमच्याकड बै हे बैल पुजत्यात का?
होय पुजत्यात की.
हा हा.
हम्म. .
आम्ही पण मिसळ करायचो ह्यावेळी संध्याकाळी.
होय.
हम्म.
कसं करताय तुम्ही?
मीसळ आणि मोड असत्यात ती
हां.
मोड विकतच आणतोय आम्ही काही घरी करत नाही तर विकतच मोडं आणायचं.
हा.
आणि ते आता जरा असं भाजायचं ते म्हणजे निवडून निवडून घ्यायच पहिलं धुऊन घ्यायचं पाण्याने स्वच्छ आणि असं तेल टाकून भाजायचं.
हा हा.
आणि त्यात मीठ आणि हळद टाकून शिजवायचे थोडा वेळ.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
आणि शिजल्यावर मग अ इकडे खोबरं वाळले खोबर असते की वाळ वाळलेलं
हा माहित आहे ची.
हा ते हा ते सुख खोबरं आणि ते पण तेलात जरासं भाजायचं आणि कांदा, टोमॅटो ज चिरून घ्यायचे लांब मोठ मोठं चिरायचं ते पण भाजून घ्यायच लसूण कोथंबीर सगळं भाजून घ्यायचं आणि म्हणजे पेस्ट करायची मिक्सर ला.
हा हा.
सगळं हम्म. आणि म तेलात घालाय जास्त तेल घालायच म्हणजे कट
हा मिसळला कट लागतोय.
मिसळीला होय. आणि मग नंतर तेलात ते मग सगळं मिक्स करायचं परतून घ्यायचं. त्यात मिसळचा मसाला मिळतोय कि.
हा मिळतोय की.
हा तो घालायचा, आपल्याला अजुन हे घट्ट पाहिजे असलं तर मग जरा असं एक बटाटा उकडून घातला तरी पण चालतोय त्यात. पातळ खायचं असतं तर का मग नाही घातला तरी पण चालते खरं.
हा हा.
हो.
आम्ही बटाटा खिसून घालतो त्यात. मग . आवाज येतोय.
हा येतोय.
हा बोला.
आणि तेल सुटेपर्यंत असं,, आं
पाव लादि पाव काय साधा ब्रेड.
नाही लादी आणतय.
हा हा.
लादि हम्म. अ तेल सुटेपर्यंत भाजायचं, तेलात परतून घ्यायचं, आणि मग ते शिजलेलं मोड आसतात कि
हा हा.
ते
ते शिजवून घेतल्याता का भाजून घेतल्याता?
भाजून मग शिजवायचं ग.
हा हा.
तेलात पहिला भाजायचं, म्हणजे तेचा वास जरा असतोय नाई ते जातोय, भाजतानं, हं आणि मग ते पाणी घालून शिजवून घ्यायचं, आणि मग ते शिजलेलं मग त्यात हा आधी शिजवुन घ्यायचं.
हा हा, आम्ही त्यातच शिजवतो आमटी.
नाही मग पहिला हे, मग नंतर लय हे होतय नाई ते, मग पहिला शिजवून घ्याय नंतर उकळी काढायचं, थोडा पाच दहा मिनिट चांगलं शिजू द्यायचं आत त्यात.
हा हा.
हम्म. मग छान, छान होतय तशी. . आणि मग त्यात सर्व करताना, पहिला मी हे कट घालायचं मोड ते, आमटी घालली हो, मग त्यात फरसा त्यान घालायचा ना, कांदा
छान लागत्या मिसळ.
हो आमच्यात बाजार झाला की लगेच असत्याच.
हा हा.
काल रात्री करायची हुती,
मग
मग आम्ही गावाला गेलो मग राहिलं आणि करायचं, मग आता आज संध्याकाळी आता सकाळ तर काही होत नाही, डबे असतात सगळ्यांचे.
होय.
मग संध्याकाळीच करायचं आता.
पोरं शाळेला गेलेली असती
व्हय गेल्यात शाळेला. हम्म हम्म.
मग
मग काय आनी.
आमच्या तर समोवर च एक भुक नसत्या, ती वय इचलकरंजीला गेल्या.
काय झालं नाही अजून तीझं ऍडमिशन.
नाही आज म्हणजे आज सगळं कंप्लीट करून येणार मग डॉक्युमेंट्स मग उद्यापासून कॉलेजस्टार्ट.
होय चालू झाले की लगेच.
होय.
त्यांची बस येत्यि नव तिथं?
होय बस य त्या की,
हा ते एक बरं नाही तर सारखं म ग गाव गाडी- गाडी गाव करायचं म्हनलं कि-
गावात स्टँड वर रिक्षा स्टॉप पशी येते मग तिथपर्यंत जायचं आणि- मग बस ने
हम्म
त्या कॉलेजच्या फी पेक्षा त्या बसच पैसे-
बस चे व्हय. होय अग आमच्या इथं पण तसंच, आमच्या इथं मुलांना सोडायला पण तसच आहे. ते शाळेची फी जेवढी होत्या, तेवढं हेच गाडीच फी होत्या.
पैसे होतात होय की.
आणि आमचं जास्त लांब पण नाही इथून.
आताशी सत हो ह
महिन्याला सहाशे साडेसहाशे रुपये एकट्याला घेतात.
होय
पाच मिनिटाचा रोड आहे.
हीतन गावात शाळाआहे लाडूची. त्यांचं पण सहाशे रुपये आहे एका पोरग्याला.
तेच की मग आता आम्ही पण पाऊस कमी झाला कि म- आपले आपण सोडायचं.
होय
आता पाऊस आहे त्यामुळे जरा सं पोरांना आणायला हे होते ना म्हणून गाडी लावल्या.
हा हा चाल ते की.
हम्म
ह
ते एकट्याच असल्या तर चालते हे दोघांच म्हटल्यावर लोड होतंय.
होय
होय दहा बारा हजार त्यांचंच गाडीच असो गाडी सायकलने पण जात्यात खरं- जास्त म्हणजे गर्दी असत्या नाही त्यामुळं आम्ही काय पाठवत नाही त्यांना- आमच्या सायकलला पण जवळ गाड्या असतात मग रस्ते रस्ता क्रॉस करताना हे होते कुठं तर गाडी बिडी आडवा आली.
कुठ आहेस तु
होय. नीरज म्हणतोय की मी जातो सायकल न करण नाको बाई. त्यानी कुठं तरी हे करायचं थोड मोठं झालं की चालतंय.
होय.
हम्
मग
श्रुतीला आल्यावर सांग?
हा हा सांगतो की.
हा हा तुझं झालं व्हय कंप्लीट?
होय
माझं राहिल्यात मी गावाला गेलो ते राहिल्यात. ह ह
मग ते चेक करत्यात का तेनी आता?
हा चेक करतात्यात कि.
हा हा
करत्यात घे.
हा हा
वेळ जरा लागला तर लागतोय खरं होतय चेक ते काही हे नाही. आमचं जर कंप्लीट झालं असल तर थांब ठेव नंतर बोलतो हा करतो कॉल.
हा हा चालतंय.